हॅलो
बोल ना
आवाज येतय
हो.. हो येतोय
काय करताय?
काय नाही स्वयंपाक चालूय
स्वयंपाक बनवता आहे का बनवला गेला?
बनवते
एवढा टाईम
मसून बाय काय आयत देणारे... ! का बनवले काय खायालाय हा मग
घरी बि तर मम्मीने तर बनूऊन घेतला स्वयंपाक
हव तुझे का आपण ज उशीरा जेवता मग चालत हळूहळू काय
असं का लेट जेवायची सवय भा असा
नाही जेवण बिवन असं रोज होऊन जात आज शनिवार.. आहे ये मग आज काय आराम आराम चालत मग... थोडस!
असं आहे... का काय चाललं?
काय नि बघ..
तब्येत पाणी सगळी ठीक?
चांगलंय चांगलय पाऊस होता का तुमच्याकडे आज?
आज पाऊस होता बारीक बारीक होता बारीक थोडाफार आला दहा एक मिनिट!
हा.. हा
हा बनवून गेला मग.
हम्म आमच्याकडे बी काही नाही थोडासाच आला
आला होता का? हम्.. काकांची तब्येत काय म्हणते?
चांगले ह बो.. चांगली..
हा आता चांगली आहे का?
हो.. हो तुमची जेवण बि हुन गेले का काय मग?
नाही नाही आत्ता रिंकू आली ड्युटी वरन..
हा हा हा
हम्म.. तयारी चालू हाय आता बसायची.. !
हा मीच करणार होती म्हटलं कॉल करायला सांगू यांना.. ! एरवी ते.. आपलं ते थोडं मागे पत्रे भितरे टाकून ते गॅलरी करून घेतली ना मागे मग ते कारागिर आलेला होता
हो का
हम्म त्याच्यामुळे उशीरून गेला मग कामाला बि आज
हा मागे कुठल्या साईड ला?
ते आपलं मागे ना असं हे केलेलं होतं ना गॅलरी
ते मागचा हा तो पॅसेज होता तो पॅसेज लागा
ह हा प्यासरला पूर्ण पॅक करून घेतला आता हे रेलिंग टाकून घेतली
हा हा हा
की तो फायबरचा पत्र येतो ना तो टाकून घेतला हा हा हे कपडे बिपडे धुवायचे आहेस पाऊस लागायचा ना मग पाय
हा पावसाळ्यातचा पाऊस वगैरे ते
हा प्रसला
किती पत्र बसले बरं तरी तुझं
इथे का बो तिथे दोन प्रकारचे पत्रे पत्र एवढा लागला नाही कारण आमची पडदी होती ना वरती
हा हा हा
त्याच्यामुळे असं खूप पडदा पत्रानी लागला मला वाटत ह पदऱ्यामध्ये असं हा हा हा तो फायबरचा वेगळा आणि याचा दुसरा पण लागला तिथे तो फायबरचा एका ठिकाणी बसत नव्हता
हम् हम्म
त्यांना ते लावता येत नव्हतं ना ते म्हण इथं तो याचा जो तो असा येत ना का पत्र्याचा आपला पत्र हा त तो टाकला मग थोडासा वे फूटचा तो टाकलेला आहे थोडा
हा
हा
काय बरचा पत्रा बी तो थोडा चवढा येतो ना तो
हा हा हा मग ते कापायमध्ये वावच अजून बाकीच पडेल मग त्याच्यामुळे मग ते ऍडजस्ट करून घेतलं मग थोडस अर्धी तर पडदीच येऊन केली तिथे
हा ना
हम्
बरं झालं करून घेतलं देवी
हा मग काय करायचं आता चाल द्यायचं काहीतरी
हम नंतरबार तर उन्हाळा आपलं काय ते दुष्काळ घोषित करून दिलं पावसाळा दुष्काळ गोषित हा आज बातमीला दिलं होतं ना
हा
हम्म
हम पण पाऊस येईला आता पुढे भरपूर पाऊस सांगताय ते
हम्म
पण तिकडे अजून एक बी पाऊस झालेला ना आणि आता कसं त्यांचा आता हा पेरणीचा टाइम आहे त्याच्यामुळे हम्म
इकडे कातरवेल ताराभातकडे तर पाणी वावरायला पूर्ण जबरदस्त
तुफान पाऊस होता ग तिकडे साधं काम
का ना
आज पुरा अस काळचा पाऊस अख्खा तिकड होता पिंपळणेरकडे
पेरणीला बी टाइम नाही म्हणे एवढा पाऊस चालू येईल ते आपलं विहीर नाही का ते विहीर लहान विर तिड वाव राहिली म्हणे
हा हा
सगळे वावरांमधन पाणी वाव रायलं तिकडं
पाणी वाून राहिल जिथे पाहिजे तिथं देत नाहीये
जुड नाही काय एकच पाणी पडलेलं आहे ना
हा तेच ना मग एकच पाऊस झालेला आहे काय तू तबेदी बेत काय म्हणते ब चांगली ना
चांगलं जयदादा तिकडेच काही इकडे आला
नाही रे बो तिकडेच आहे ना इकडे येऊन नाही नाही काही नाही आला होता पण लगेच चालला गेला हम्म सोनू न आली का आज
सोनू सोनू पुढच्या महिन्यात येणार आता डयरेक्ट
हा का मागच्या शनिवारेवारी येऊन गेली ना ती
हा त्याच्यामुळे सातते खर्च बी झाला म्हणे पैसे बि नि शिल्लक म्हणे या येईल म्हहि पुढच्या महिन्यात दुष्काळ महिना
दुष्काळ आहे तिच्याकडे आता हम् हम् जाऊदरीे प येण जाणं बी आराम होत नाही काही नाही जाऊ थकून जात ह आज ड्युटी करून मग निघायचं आणि मग जुववर येऊन जाते
ड्युटी बी ते एक जागेवर बसलेलं घरायला ना ती गोष्ट वेगळी राहे तिथं फिरावं लागत दिवसभरात हे गाव हे हे तेक आहे
तेमा
हो असच माणूसकण काढून जातो
पोरीन निली गाडी वापरून टाकली तिची
ह ना
हम्म त्याच्यामुळे त म्हणे बे नुसती गाडीचं नुसतं त्यांनी हे करून टाकलं म्हणे माझं म्हणे नुसतं पेट्रोल वापरून घेतलं म्हणे गाडीच ते हँडल बिंडल बी खराब करून टाकलं म्हणे
ह
म्हटलं ब आता काय करते मग दुसरीकडे बी तर कुठला लावायला जागा नाही म्हटलं
ह ना
त्याच्याकडे लावली त्याच्याकडे चहा बी देणच देणं आलं मग ते
पार्किंग बी नाही तिथं बस स्टँड वगैरेला पार्किंग लावून देणार आहे म्हण
ते तर आहेच प काही नाही ब आता ते पार्किंगच बी काय खरंे
तर मी एक जिम्मेदार राहते ना त्यांच्यावरती
हा ते झालं ग
काय नॉर्मल पेट्रोल पाणीचं थोडं फार हे होतं ते बाकी दुसरं राात व व्यवस्थित
हा ते तरय का नाही बा आज काय मग मासेे केले का
का नाही आा घरीच होतो मी बी काय कुठे गेलो नाही
हा
रिंकूला सुट न होते ना आ
हम इथे काय मिीटिंगला गेले हो ते का पालक मिीटिंगला
हो सकाळी होतील ती मीटिंग
हो का
हम्म तेच ते नेहमी प्र्रमाणे ते जेवणाला हे द्या जेवणाला ते जा साड टमर पाठवा
हम्म ना आता सुरुवातच होती शाळेची
हां हां
एक महिना तर झाला शाळा सुरु होऊन
हा ते बाकी नर्सिंगचे मुलं वगैरे राहात हा त्यांच्यासाठी मिीटिंग मग दरवर्षी राहतेच ती न्यू अडमिशन अ नवीन अडमिशन वाले
हा नवीन ऍडमिशन वाल्यांसाठी
हां त्यांच्यासाठीण माहिती वगैरे द्याव लागती ना त्यांनी
हम हम
साऊ विषय बोललाय मी मॅडमांना
हा हम
हम्म हायै म्हणे छान आहे म्हणे ती मुलगी म्हणे चांगली म्हणे वर्गात म्हणे तिचं काय अडचण नाही मण
हा
बाकी मुलं ते काय आहे आपला अभ्यास वगैरे काही करून येत नाही म्हणे
हम्म हम् हम्म
त्यांच्या पालकांना थांबवलं होतं तिथे ब्रिजच्या ठिकाणी त्यांच्याशी बोलण करण्यासाठी आम्हाला सोडून दिलं हो त्यांनी
हा हा हा चांगलं चालत जाऊन यायचं खूप बरं होत जात तेवढेच जाऊन यायचं म्हटलं तेवढंच बरं होऊन जात
हम्म नाही इथे सुट्टी राहते ना शनिवारी शनिवारी सुट्टी राहते शनिव आपला शनिवारी सावला बी सुट्टी राहते ते अशी गोष्ट राहते आणि तिथं सगळे लेडीज येते शिकवणारे लेडीज ला आम्हाला बोलता येत नाही
ह ह
दुसऱ्या दिवशी हिची सट्टी राहिली असत तर मग घेन गेलो असं इला चल जाऊन ये विशाळेेत आज विशूच्या शाळेत बी गेलो होतो म मॅड का नाही
कॅन भेटलय
हा
हम्म काय म्हणताय अजून पोरांची तब्य हा काय रावी भाऊ तुझ्यासारखंच मोबाईल दरून बसलेला आहे
त्याची सवय आणि माझी सवय सारखी हे
सारखीच हे तुमची सवय
हा घरात राहिलं का मोबाईल बारात बाहेर राहिला का फिरत राहायचं
मग काय तर
अ फिरायला काय तेवढं जेवण करून घ्यायचं आपला आप रूम मध्ये जाऊन मोबाईल
हा तेच ना मग काय आता तेच चालूय सध्या जॉब भेटस तोपर्यंत तेच हे
हा सांगत होते सोनी मी चालूय म्हणे त्यांच त्याच्यासाठी बघते म्हणे राजसाहेब म्हणे काय आपलं पायटीसाठी बघते म्हणे
हम्म
त्यांच्या नुसार सापत तीन म्हणे चांगलं म्हणे
हम्म हा काय म्हणत मग आता अजून....
काही नाही आपलं काल विशूला घेऊन गेलो होतो फिरायला... आज सऊ मगे लागली इथे नकाने तलावला...
हा का?
हम्....
हम्म चांगलं पाणी का तलावाला?
हाय बरंच ते त्यालाच पाणी वापर वापरलं नाही ना माहे बोपानी...
आ... हम्म हम् हम्...
अक्कलपा अक्कलपाड्याच पाणी चालू हे धुळ्याला खयात... आपलं इकडच तापीच तलावचं पाणी पडलेले जसच तस.... म सव मागे लागली होती पप्पा मला घेऊन चला पप्पा मला घेऊन चला...
हम्म हम्म हम्म...
ला घेऊन गेलो तो आज...
हम् बरं झालं.. उद्या सुट्टी आहे ना त्यांना.... उद्या सुट्टी आहे म्हटलं रविवारची...
हो ना...
हम्..
आ आज मम्मी घरी होती आज मम्मी आरवड्या देऊन घेऊन कली त्या...
हम्...
शांत बसत पण नाही झोपू देत नाही...
हा म काय का आता?
माझ्याशिवाय कोणाला घाबरत नाही ते मी एकट्या रा आलो का तेव्हा... टामवर जेवण करून बी घेतता टाइम ववर झुकून बी घेतात टामवर उठता बी....
आ म काय?
ता एक युती घरी तर राहिला मला असध मला धरून बस मग चालू राहत.... त्यांचा दिवस भर नसती...
हा ना ह हा ह....
त...
हम...
बाकी काय म्हणतात तुमच्याकडे काय चालूय अजून...
कळ रव आता जेवायला बसायचंय जेवण बेवण करतो... नऊ वाज पोणे नऊ होऊन गेले...